येवा
नाही अजून एकला.
ते पाच काय?
ह आता जेवायच सकाळी नाश ते केलता होय काल. शुक्रवार होता आज शु क्रवार मग कालच चिक ह कालच चिकन होत ते जरा सकाळी नाश अता झालाय.
हा हा
का ओ मटन खाताय मटन खाल्ला परवा नाही बाई का ओ मी आणि कधी खातोय मी कधी खाल्ल नाही.
ती त्यांच त्यांनी खाल्लीत.
ह कराय एतय येतंय नव्ह.
नाही बाई येतय करायला खर. मी काही केलो पण नाहीच. कापलो पण नाहीच. तिनं तिनं सोनालीनच केली. अ कर म्हणलं मी. काय करत नाही म माझं मला आल अता क-कंटाळा आधीच ते बटर चिकन केलत आदल्या दिवशी. त्याला काय कमी लागतय व्हय? नऊ दहा वाजेपर्यंत तेच करत होेतो. सात वाजल्यापासन बटर चिकन चपाती
आ
त्यालाच किती उशीर लागला.
हात हात लावले
काय म्हटंलीस
हात लावली का नाही करायला
तेनी ती कुठं काय करतीया हे पोरच दमवाल तेवढी बरं आणि
हा
तेच तेवढं ते हेचच केलेली ती तेवढं
मटणाचा
हा बाकी काही नाय ते बी मसाला बिसाला मी सगळा लावून ठेवलेला
हा
कर म्हणतंय केस बांधा की बाळा म
काय नाय बोला तुम्ही
तुझं कसं काय आता कॉलेज
बघाय लागलोय
कशात
आरशात
हम्म बघ नाय कॅलेंडर मध्ये काय हाय
आ काय कॅलेंडर मध्ये
काय नाही.
काय नाही.
कॅलेंडरमध्ये
सगळं असतंय वार तारीख
होय गरम एक लई व्हायलय बय
होय उन्हाळा वाढला न
होय आता ऊन एवढाय म्हणल्यावर आता पाऊस केवढा पडतोय काय माहिती
होय काय माहित आता पाऊस लय असणार
होय. म
काय नाय बघा
तिला जरा पाडेबिडे पाठ कर म्हणाव हाय
पाढे भिडे पाठ करतिया व्हय ती
कर म्हणायचं पंधरा पर्यंतच येत्यात तिला
येत्यात
येत्यात की पंधरा पर्यंत
हा हा
काव्याला ब आमच्या झेंडा लावणार आहे बेचाच तेवढा पाठ आहे.
तिच्याबर ती पांडवांची पोरगी ये तिला हाय पाच दहा पर्यंत पाडे पाट येत आजून हिच्याबरोबच आहेत. पहिलीलाच ही काय क्लास ला जात होतीस जोड म्हणून येतंय हिला जरा पाट कर म्हटलं तर करत नाही निसता मोबाईल आणि टीव्ही कधी बघू म्हणत्या
हां हां
टी व्ही पुढं चालू आणि हातात मोबाईल
होय.
कधी शाळा चालू होते आणि जात्यात काय
खर एवढं बघत नाही सोडा
कोण
सव्या श्रुतीवर जास्तचये
एवढ बघत नाही लई बघते ती तर तिघींच तिघीच तेच आहे ती तिलाच लागतेय सारखं
त्यासाठी मारलास अनलिमिटेड
त्यासाठीच मारलाय काय म्हटलं
काय?
अ न काय ते बॅलन्स
बॅलन्स नाही बाइ ते हेच्यासाठी मोबाईलला लागतय की
हा पण आता ब्लाऊज शिवताय ना तुम्ही
नाही मामा मारत्यात मी नाही त्याच बॅलेन्स बिलेन्स मामाच मारत
आ मामा पण अनलिमिटेड मारत्योय काय?
मामा च अनलिमिटेड कुठं हाय
का?
नाही त्यांचं.
का ओ? तुम्ही घरात असं तर टीव्हीला लावा लागते म्हणून मारते. काय?
होय टी व्हीला तेन लागतोय. टीव्ही ला लागतंय परत ते ब्लाऊजच कोणाकोणाचं फोन येत्यात. त्यांनाच नाही.
हम्म, हम्म‌
ते गोव्याला गेलतो.
डीपीला फोटो लावल्यात ते एआय करून लावलंय का काय?
होय, होय. तयार केलेलं आहे. चॅट जीटीपीवर तयार केलंय.
हा, हा. तरी म्हटलं कपडे बीचवर असले कपडे
तयार केलाय ते.
आ हा.
अय मिक्स करू नको तस. का? मिक्स करू नकोस. मला लावून दिना बघ माझ्या आवडीच. काय लावुन दिना? आपल्याचं आवडीच लावल्या सगळं. शिरु तीला लाव की जरा. मग?
काय नाही आता डोकं दुखतयं माझं.
ते केसं कळायचं काय औषध? सांगतो म्हणलीस काय सांगितलीसच नाहीस.
अगं ते हे लाव की रोज मेडी रोजमेरी
रोज मेरी ते काय? कांड्या मिळत्यात नव्हं?
हा ते हेज्यावर मीशोवर नाही तर कशावर पण ऑर्डर करा. आणि ते दोन बाटल्या येत्यात. आणि ते कनई दररोज अ गरम पाण्यामध्ये उकळून उकळायचं आणि त्या बॉटलीमध्ये भ त्यात आणि ते स्प्रे करायच दररोज दिवसांत
पका संगट होय बोलू नकोस बोलू नकोस, की तिकड जा. मसाज करायच होय त्याला?
हा केस गळती कमी येत्यात आणि केस वाढत्यात. हम्म, हम्म. माझ मला घावला सोड रिझल्ट. माझं खूप केस गळत होतीत. नाही, नाही ऑनलाईन मागवुन घेतलो.
बघतो इथं मेडिकलमध्ये मिळालं
नाय मेडिकलमध्ये भेटणार नाय तुम्हाला मग मी विचारल सोडा. नाही भेटल मला ह डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन माग
एकशे दस सहा रुपयेला.
एकशे सहा रुपये ला दोन बाटल्या येत्यात होय? हा हा.
हम्
आता ऑनलाईन लय खरेदी झाल्या आता मागवलं की मामा शिव्याच देणार.
आलंय मला फूड बारीक बारीक छोटे छोटे केसं आल्यात इथं कपाळावर केस गेलतीत माझी ट कलं पडललेल. सगळी छड्याला
माझं काय नाही सोड, श्रूतीचच जरा टक्कल पडालय. ते केसं आवळून बांधत्या सांग किती मामा तर किती ओरडते. आयकत नाही केस लय आवळून बान ते म्हण परवा वैतागून आणते वा तर म्हण परवा रागान केसच कापून आणलेत.
बारीक बारक्या उवायतं ना तियात.
हम्म बारीकयत.
किती काढलं कनी आणि असतयच दोन दिवसान बघितलीस कनी आणि असत्यातच.
शाळंच्या पूरी असच हो, माझ्यात तर सा नव किती हायत. त्या
होय नाही बाई आता मेडिकल मधन औषध आणणाराय.
हम् चालतय की.
मेडीकल मधनं. ते मेडीकल शाम्पू पण वाप करून बगितला एकद खर ते काय कमी नई. म आता बघायचं.
हो.
ते मेडिकलवालीला सांगितलय आता आनायच चालू आय आ
चांगलं रिजल्ट आय?
बघायचं वापरून एकदा जात्यात काय, त्यांच्यात झालं तर मी बघू शकतोय, माझ्यात कोण बघणार. इथ कूणाला वेळ असतोय, आणि ते खाजवाल कि मला सण होत नाई बई
असं नसलीत तरी बी उळ उळ करायला की नक
होय.
ते तर घर मालकीण जरा बघत होते खर तर त्यांचं बी डोळ्याच ऑपरेशन झाले मग ते बघा म्हणायच हं होय बघत होतेत की नाही नाही त्यांच्या त्यां च्या बी बघा म्हणत जरा माझ
ओ हा हा सुरू कर.
म.
त्या कधी जाऊन जेऊन झाले काय नाय.
जेवण केलंय ब भात आमटी आता भाकरीच जरा तुकड करणार आहे. आता मी तर काय आल्यावरच जेवणार मला तर भुका नाहीत. सगळ्यांनी शाबु तेन खाल्ल्यात. मामा पण खाल्ले शाबु.
आणि श्रावीला का सोडला नाहिसा मग?
लय आगावपणा करत्या माहिती नव्ह ती फुगून बिघून जात्या.
हा म रडा की ओ.
डते ती प्रत्येक गोष्टीला रडत्या उठली उठल्यापासून झोपेसतोपर्यंत रडत्याच ते जरा अभ्यासतेन घ्यायला पाहिजे ग ते मॅडम ओरडायला लागल अजून काही येत नाही तिला बघून काढत्या सगळं बिना फक्त आदलं मधलं शब्द तर यायला नकोत होय तरी सेमीला बसवल नाही मी.
इंग्लिश सेमीला.
होय हाय हे मराठी तर शिकु दे. ते इंग्लिश ला आणि माझ्या डो क्याला ताप.
श्री ला कशाला बसवलाय सेमीला?
नाही नाही त्यांच्या वेळेला नाही त्यांना नाहीच सेमी
ह हा.
पहिली पासून काढल्यात ग. आता काढल्यात मग नको म्हणलं मीला पण दोन वर्ग केल्यात एक सेमीचा आणि एक साधा.
घालशीला काय नाही मग सेमीला भारी झाला असला. का ओ?
आहे तेच करू दे ते आपल्याला पण यायला पाहिजे थोडं.
हा मग येत नाही तुम्हाला येतोय
एवढं कुठ येतय अग मग इथन पुढं ते दरवर्ष चालू कि तिथं सेमी
हा मग तुम्ही पण शिकणार कि तोपर्यंत हळूहळू
जाऊदे तिकडं हाय हे शिकू दे आता मराठी शिकला आणि इंग्लिश शिकला इंग्लिशला घातलं नाही मराठी येत नाही पुढं पोरासनी
होय पण आता इंग्लिश जास्ती आहे ना म्हणुन म्हणलो मी
कि म त्यांना पोनिक्स तेन हाय की विषय आता शिर्डीला सगळं वाचत्या तिला फोनिक्स विषय होता दोन वर्षाचा
हा
सगळं वाचत ते होय श्रेयल येत ते श्रुतीला येते मग कशाला पाहिजे झालं गे साधा कॉल कर साधा
होय
हा